हॅलो
हा हा येतोय येतोय
हम्म हम्म काय करायलास
काय नाही आता जरा असं झोपून उठलो जेवण तेन आववरलं सगळ कार्यक्रम होता कार्यक्रमला गेलेलो मगाशी आलोय अडीच वाजता आणि जरा झोपलेल तोपर्यंत पाऊस हा म्हणून तुमचा कॉल उचलला नाही मी नव्हतो घरात
हा हा पाऊस आहे होय
आता जरा पाऊस पडला थोडासा दहा मिनिट बारीक आणि लगेच गेला
तुमच्या इकडं दोन वाजल्यापासन होता आतापर्यंत
होय कुठं तुमचं गाव कुठलं कुठल्या गावला हा हा हा बर मी बघुतेक तुम्हाला याच्या आधी फोन केलेला काय
होय आपलं कॉल झालत की दोघीं दोन दोन तुम्हाला दोन माझ झाल्यात तुमच मला दोन कॉल झाल्यात त्यावेळी जे आपल्या दोघींचा कॉल झाले तेव्हा मी कॉल अजून कुणाला केलेलं नाही
अजून मग एवढ्या दिवस झाला का कराय नाहीसा तुम्ही मी नंबर घेऊन
बाळ लहान बाळ लहान आहे आणि तो आजारी पडलेला ना त्यामुळे मी करायला नाहीत कोणाला
होय मग, किती झाले आता?
ह्यो आत्ता मी तुम्हाला लावलेला कॉल हाय ही तुमचं ते दोन कॉल झाल्यावर त्यावरच थांबले का? ते, मी करायलाच नाही मी कोणाला
होय, माझे झाले पंचवीस
हा मी आता किती मी प्रयत्न केला ते कॉलचे नंबर हुडकायला, किती पन्नास जणांना फोन लावला असेल, कोण उचलत नाही, कोण बिझी असतंय. कोणाचं कोण बिझी असतंय.
आणि एकेकांचं कंप्लिट पण झालेलं आहेत.
होय- होय, एकेकांना लागत पण नाहीए.
होय, त्यामुळं कुणाला लावता पण येत नाही ना असं झालंय सग
आवाज चालत नाही, बॅक साईटला आवाज चालत नाही. अ काय समजत नाही ना मग रे कडे
ट्रान्सलेशन मराठी ट्रान्सलेशन आलंय का तुम्हाला टास्क?
आलाय की ते पण करतोय थोडं, तुम्हाला आलंय?
होय आलेय की, ही मला पण आला आहे.
हा हा मला पण आलंय मी पण ते जरा करायला लागलोय हे जरा करालोय असं करालोय, त्यात एक कार्यक्रम आहे आता आणि उद्या लग्न, उद्या पण वेळ मिळत नाही. परवा दिवशी ते लग्नाची पूजा, गोंधळ आणि तेरवा दिवशी आणि एक लग्न
जवळच आहे का?
होय होय गल्लीत आहे आमच्या, भावकीत आहे
हा- हा
मग ते भावकीत असलं की जायलाच पाहिजे नाही अटेंड करायचं लागतंय ते कार्यक्रम सगळं दिवसभर थांबायच लागतंय.
होय.
हम्म आणि परवा दिवशी पण एक आहे, पाहुण्यांचं तिकडं आणि परवा दिवशीचा दिवस जाणार आणि कार्यक्रमास्न जाऊन आलं की कंटाळा येतोय नाही, काही करू वाटत नाही घरात.
होय म्हणजे चार दिवस कार्यक्रम आहेत.
कालपासून चालूच आहे. काल परवा दिवशी चार दि दोन दिवस झालं ते सग ना पोळ्या कराय बोलवतात, लाडू बांधाय बोलवतात, पॅकिंग कराय बोलवतात, सा ड्या रे मोठ्या पॅकिंग चिवडा, लाडू पॅकिंग करायचं. तिकडंच दोन तीन दिवस तिकडंच राहायचं. घरी यायचंच नाही. जेवण पण त्यांनी देतात खरं, सगळी घरची जायचं जेवण वगैरे जे असतंय दोन तीन
म्हणजे जेवण करायचं पण खायचं
होय- होय सगळं करा खावा आणि घरी या मग निवांत झोपाय
होय
असं पूर्ण गल्लीला जेवण करत्यातच, दोन तीन दिवस करत्यात. भातआमटी भातआमटी असं लग्ना दिवशी तेवढं सग लास्ट स्वयंपाक आणि तरी हां हां. आणि इतर वेळेस काय भात आमटी वगैरे करतात भाजी जरा पापड तळत्याात.
हा. हा
आ सगळी तिकडच होतो सकाळच्यान मगाशी आलो आता संध्याकाळनी बोलवले हळदी आहेत मोठ्याने हाईत हळदी. क संध्या तिकडच. बारा काय एक वाजते काल रात्री एक वाजता आलू पोळ्या करून. अ होय. आणि झोप होईना. काय ते सकाळी उठून आणि जायचं नउला तिकड आंघोळ्यतेन करून कपडे तेिं धुऊन आणि संध्याकाळी बारा एक वाजता यायचं ते मला झोप होईना पूर्ण म मग अशी हा मगा अशी तर झोपलो मग
ह हा. तेच म्ह तेच म्हंटलं तुमच. तुमचा नंबर होता माझ्याकडे.
हा हा हा माझ्या लक्षात येईना. मी म्हटलं तरी अ बघितलं नाव तुमचं पडलेलं मी म्हटलं तरी मी तुम्हाला बहुतेक कॉल केला वाटत पहिल्यांदा
होय मला पहिल्यांदा कॉल केला तर आणि त्यानंतर कुणी न नंबर तुमचा दिलता माहित आहे तुमच्या बहिणीने मला तुमचा.
नम हा हा. तुम्ही माझ्या बहिणीला लावलेला असा ती मला बोलली. कोणाला तर नंबर दिला तुझा म्हणून मी.
तस माझी बहिणीला पण आला आणि तिचा कॉल देतो म्हणून
मग त्यांना तिलाकस काय केलता तुम्ही.
त्यांचा नंबर मी घेतलेला. ये तेचा हा ग्रुप वरण त्यांचा नंबर घेतलेला मला त्यांच नाव दिसल म्हणून मग म्हंटलं त्यांच कंप्लीट झालय का बघूया.
ह हम मग ती म्हंटली मला दिलाय म मी तुमचा कॉल आलावर मी सांगितलं तिला मी त्यांचा कॉल केलेला म्हटलं.
हा हा म आता म्हंटलं. कमप्लीट व्हाय नाही तर म्हटलं तुमचा करून बघुया. तुम्हाला काय काय बोलतय पण तुम्ही काय उचललात नाही
हो आता. आता तुमचा झाल्यानंतर ना मी एक लावते माझा होतय.
म्हणजे कसं माझे आता किती होतील काय माहिती एकशे ऐंशी मिनिट होत आलेत माझे थोडत राहिलत एकशे ऐंशी मिनिटं बोलायचं असते हो. तर तीस कॉल हा मग ते तीस आहे सरक तीस कॉल असतात ना ते एकशे ऐंशी मिनिट तर माझं होतीलच बहुतेक असं.
तुम तुमचं एकशे तीस कॉल होऊ द्यात तरी
पंचवीस सव्वीस झाले माझे म आता तुमचं एक लावल की झालं. तुम्हाला एकदा लावते, बघाय पाहिजे किती वेळा,, एक कॉल चार वेळा आहे ना एक नंबर.
एक कॉल पाच वेळा.
हा मग तेच आ तर तुम्हाला
आता मला मी तुमा म्हणजे तुम्हाला माझ माझा कॉल लागलाय म्हणाव तुमचा मला कॉल लागणार.
होय होय लागणार की.
तुमच कारण का, पूर्ण झालेलं नाही ना टास्क, त्यामुळे लागणार. पूर्ण झाला तर लागत नाही वाटत. बहुतेक असं कायतर हाय.
तसं काय नाही, पूर्ण झालेलं असलं आणि जास्त कुणा वेळ बोललं नसल कनै
हम, तरी पण ला, हा हा हा.
असं असतय.
आणि काय?
तुमचा बाळ काय करतय.
आहेतना फुगे घेऊन खेळायलात, फुगे आणल्यात काल. फूगं काल आणलेलं, आता जरा झोप झाल्या त्यांची. फूगे घेऊन खेळायलायत आता.
किती दोन बाळं बाळं हात का?
दोन मुले हायत, दे तीला.
शाळेला.
शाळेला जातात नवं पहिली, दुसरी ला आहे ती हाय मोठी आहे ती आणि ही हाय ती युके जी ला हाय. सूट्टी.
हा हा.
शाळेला सुट्टी होय. सुट्टी, आता उद्या पण सुट्टी घेणार, उद्या लग्नाला जायचं. परवा दिवशीची शाळा. आणि पंधरा दिवशीची एक झाली की आणि थरवा दिवशी लग्नाला आणि सुट्टी, ते चालू अस तय म्हणजे सुट्ट्या घेत नाही ही सारखं त्या घेत नाही कधी खर अ आता लग्न हाय गल्लीतलं म्हणून घ्यायची, गंप बसत्यात वय हि पोरं मधनच वरडत्यात, चालत मी आधीच बोलवला बॅकग्राऊंड ला चालत नाही, आणि दंगाच करतात हि पोरा ऐक, ऐकत नाही जरापन.
होय.
जरा कसं ना आवाज येतोयच, किती सांगितलं तरी ऐकतात होय.
आमच्याला मगा पासून मी कितीदा तरी झोपवलं असंल.
आणि मुलं कामात च्या वेळेस झोपत नाहीत आणि काम नसलं की झोपतात.
आणि आता उठून काकत बसलाय.
आता आमची मुलगी रात्र हळदी खेळायला गेली कनी नाही दंगाच करत्या बघा. रडत्याच, मम्मे तू खेळाला जायचं नाही, मम्मे तुला त्यांनी लावाय नको, ती भित्या. आमच्या मम्मीला मारतील का काय करतील मनुन. एवढी रडत्या आणि दुपारी झोपवाय नको पाहिजे हूत संध्याकाळी म्हजे झोपली असती. आणि मी तिकड जा तिकडडं येऊपर्यंत आमच्या सासऱ्यांनी तिला झोपवलं.
म झोपवलेली उट, हा आत्ताच की आज संध्याकाळी हळदेत ना. म आता तिला झोपवलेलं उटल्या उठवलं का नाही लय रडत्या तिची झोपमोड झाल्यावर. मग आता झोपू दे म्हंटलं हा आ तेच जर नाही झोपवलं की नाही खेळवलं खेळवलं ना दुपारी मग संध्याकाळी ळी लगेच झोपत्या आठला म्हणजे
हा आ हा आ तुम्ही आपल्या निवांत राहताय की
खरं संध्याकाळी हळदी खेळायला मिळत नाही आता कॉल झालाय पूर्ण
हा आ